नमस्कार, बोल सखी.
काय करताय?
काही नाही. जेवायलाच बस्, हो आराम चाललाय जेवण हम्म जेवणचं. काहीच नई, उड्डयाच्या डाळी च् आमटी आणि चपाती, हम्म. हो
चपाती आवडते की भाकरी?
ज्वारीची भाकरी आणि चपाती.
अच्छा-अच्छा-अच्छा. ज्वारीचे भाकर. बाजरीचे नाही खात का तिकडे.
बाजरीची खाता पण मला विशेष बाजरीेची नाही आवडत. मला आवडती पोळी
पोळी, पुरन पोळी, चपााती. चपाती, पुरणपोळी, ज्वारीची भाकर.
हम्
हम्-हम् पुरणपोळी आवडते.
पुरणपोळी आवडते आणि चपाती आवडते.
कसे बनवता पुरणपोळी तुम्ही?
खापरावरची ओ, आमच्याकडे खापरावरची
खापरावर ची म्हणजे ते मोट अ चुलीवर ठेवलेला अस्
हम्म, चुलीवर मोठं हं मातीचं असत.
अचा-अचा
हम्म
मग पुरणपोळी म मैद्याचं पीठ असतं कि ते कण केच असतं.
ते पीठ आणि ते गहू, ते गहूच त्याला आमच्याकडे मांड्याचे गहू म्हणता. ते गहू वेगळे असतात. तेच गहू लागता त्याला.
तेच्याशिवाय ते बनत
हम्-हम् कारण ते पीठ हे ना पूर्ण चिगट असतं, चिगट पाहिजेल तेव्हा ते
पुरण आतमध्ये राहतं.
हम् अम् ते मांड्या हातावर घेऊन गोल फिराव लागता.
तुम्हाला येतात असं बनवायला मोठ ठं
मला नाही जमत, पण आई आणि माझ्या ज्या वहिन आहेत त्यांना जमत ओ वा.
हा हा हा बरोबर आम्ही तर आम्ही तर कधी नाही ट्राय केलं ते तस आम्हाला तर जमतच नाही छोटीच बनवत आम्ही तव्यावरती पोळपाटावरती.
स्पेशली तेच गहु लागता.
हा ते अ ते विदर्भ साईड ला बनवतात का तशे.
खानदेशला पण बनवता आमच्याकडेम हम्म खानदेश मध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. खानदेशी मांडा. म तशी मांड्या आमच्याकडे ही भेट. णारी खांदेशी मांडा तो वेगळाच असतो.
अच्छा अच्छा ते खूप मोठे असते ना माांड म्हणजे पोळी ती हॅलो. जेवढा जास्त खाप पर तेवढी मोठी पोळी.
हम्म ती मोठी एवढी मोठी पुडी जमली पाहिजे ना हात.
ते मोबाईल मध्ये मी तर बघितल त. तर ते लेडीज लोक किती किती मोठी बनवतात एवढे खोपरा पर्यंत येते त्यांच्या अशी खोपरामध्ये पण बनवतात ना कसल भारी आम्हाला तर एवढी छोटी बनवायची म्हंटलं तर लई मे. मत लात लाटायची म्हटली तरी. म त्याच्यामध्ये. अ आपण साधी नॉर्मल पुरणपोळी बनवत तेच सगळं मटेरियल असते ना. हॅलो! हॅलो!
किती बाग हम्म.
अ म्हणजे आप. पण जे अ नॉर्मल पुरणपोळी बनवतोय ना तेच साहित्य असत काय सगळं सेम सेम फक्त ते मोठी बनवतात.
हम्म ते मोठी बनवताात ती त्यांची कला आणि ते खापरावर भाजता.
अच्छा अच्छा बारी आहे ना मोठी म्हणजे ते असं सगळ्यांना नाही जमत.
पण खूप सुंदर लागते ती एकदम ओठाने चावावी अशी असते. हो त्याता आमच्यापेक्षा एक खानदेश. पट्टामधलं जी असते ना.
हा हा.
तिथ बातच काय ओर आहे तशी मांडा तस मिळू शकत नाही.
हम्म हम्म! आणि ती कशा सोबत खायची.
ती ती ना आता आंब्याचा सीजन अस म्हटल की आंब्यासोबत
आमरस
हा आमरस सोबत खायची एकच नंबर आणि ना आणि हो गुळवणी त्याच्या सोबत आणि जर आम्रसचा सीझन संपला, नंतर बनवली तर खीरं असते तांदळा- ची त्यासोबत.
मग तांदळाच्या खिरीसोबत पण पुरणपोळी खातात,
हो खाता. हो खाता. आणि मला तर विशेष करून ती शिळी राहिलेली दुसऱ्या दिवशी तुपामध्ये मस्त गरम करून चहा मदी खाल्लेली प्रचंड आवडते.
मस्त लाग-
चहा मदी एकदम भारी कडक कडक असते ना. चहा मध्ये एक नंबर लागते ती प्रचंड.
तसल ना.
हा त्या पाण्याची कटाची आमटी बरोबर तुमच्याकडे कटाची आमटी म्हणतात, आमच्याकडे काळी रशी बोलता त्याला.
आमच्याकड कट्टाची आमटी पण आणि काय आणि अजून काहीतरी बोलतात- तेला. अ येळवणी येळवण्या- ची आमटी असं बोलतात.
हम्म हम्म
णी येळवण्याची आमटी बोलतात. कटाची आमटी, आता शहरातल्या सारख्या ठिकाणी बोलतात कटाची आमटी, गावाकडे तर येवण्याचीच आम ते बोलतात.
हम्म हम्म हम्म हम्म, आता आमच्याकडे गावाकडे बनवतात. सिटीमध्ये तर पुरणपोळीच बनवतात तव्यावर.
अ तेवढं ते हे पाहिजे ना, चूल वगैरे.
चुल हा चुली वरची ती हा. चुलीवरची ती चुलीवरचीच.
हा मग तेच म्हणून. कोण बनवत नसेल. गावीच बनवत
हम गावीच सर्व बनवता.
हा. अरे छान होत असेल. बघायला पाहिजे, आता कोण आमच्या तरी संपर्कात नाही तसे अ ते काय म्हणतात ते खापरावरचे पुरण पोळी बनवणारे, मी तर बघितलं नाही कुणाला.
मानून घ्या आता, काय करणार नाही का.
हा तेच ना आता म शिकायला पाहिजे बघायला पाहिजे. ते घरी जमतय काय तसं.
हा जमेल जमेल. प्रयत्न केला तर कुठली गोष्ट अशक्य नाही हो, सगळ्या गोष्टी शक्य आहेत.
हा तेच ना.
काय?
तुमच्या तिकड मग जास्त सगळे हेच बनवत असतील.
हो आमचा
तुमच्याकडे जास्त करून असच पुरणपोळी बनवत असतील. हॅलो. आ आवाज प्रॉब्लेम होते का रेंज चा. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोला बोला.
म्हंटलं रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम होतय का आवाज कमी जास्त होतोय. हा हा हा.
गावी आता गावी हा वर्ष तर नाही जा
हा हा आता पावसाळ्यात. हॅलो.
हा बोला ना ऐकतेय मी.
अ म्हंटलं तर गावी कधी जाणार पावसाळ्यामध्ये? हॅलो
त्यांची बुक, त्यांची ऍडमिशन, त्यांच्यामध्ये वेळ जाईल आता.
हा मुलांच्या तर शाळा चालू होणार ना.
हो
त्याच्यामध्येच आता सगळा टाइम जाणार, परत त्यांच्या आता शाळा चालू झाले की टिफिन बनवा, त्यांची शाळेची तयारी करा. त्यांचा अभ्यास घ्या.
मुलं खाताना किती त्रास देतात, हे नको
ते नको मग त्यांच्यासाठी वेगळं बनवावं लागतय सगळं. त्याच्यातच जातोय दिवस अख्खा सगळा टाईम त्याच्यातच जातोय आपला.
हम्म हम्म
काय करणार.
हम्म हम्म हम्
तर सगळंच करायचंय.
हो ना हो ना.
मुलांच्या आता जूनमध्ये शाळा चालू होईल ना पंधरा तारखे
हा
एकदा शाळा चालू झाली की मग? सगळी कड गडबड गडबड चालू रोजची धावपळ
निघून जातो काही कळत
परत पुढ- च्या मे महिन्याची वाट बघावी लागते. दिवाळीत पण काय एवढी सुट्टी नसती थोडेच? दिवस असते परत म दिवाळी- ची सुट्टी झाली की, परत मे महिन्याच्या सुट्टी साठी वाढ बघावी लागते.
हम्म आमचं ही तसच असतं.
दिवाळी तेवढी जास्त सुट्टी नस-
नाही ना शाळेंना ही सुट्टी नसते शाळांनाही नसते, आपल्यालाही नसते. ते तेव्हा मुलांच्या एक्झाम आणि सणं किती असत ओ त्या वेळेला.
सण आता झाले मुलांना परत फिरायला जायचं असत इकडं ती कडं त्यामुंळ आपल्याला तर सुट्टीच भेटत नाही. त्यामुळ ती एवढी मोठ्ठी सुट्टी नसते, आता मे महिन्यातच एक दीड महिना सुट्टी पडते.
हो ना एवढी हीच मे महिन्यातली सुट्टी, बाकी कसली. आस आणि सीबीएससी वाल्यांचं तर तेही नसतं सीबीएसी वाल्यांचं एप्रिलमध्ये एक एप्रिलला स्टार्ट होतं त्यांच. जरा काहीतरी आठ दहा दिवस मध्ये सु ठी असते.
बरोबर तेवढे आणि भेटते आड धा दिवस सुट्टी. बर
हो त्यांना असता ओ सुट्टया आपल्याला कसली सुट्टी आपली चोवीस तास ड्युटी अस ते.
हा ड्युटी तर आहेच. शाळा असू दे, अगर नसू दे.
ड्युटी आपली चालूच.
च असते ड्युटी.
हम्म. आपल्या ड्युटीला सुट्टी नसते ना. रविवार ना शनिवार ना सण ना वार. आपण आजारी पडलो तरी आपल्याला आपली ड्युटी करावी लागते. हम् आजारी असलो ना तरी म्हणायचा आपण ड्युटी कराय ची.
हो-हो. हां-हां ठीक हे ठीक हे, हां-हां बाय. बाय.